आवाज
हो हो येत येत आहे क्लिअर येत.
चालेल चालेल ह हा नमस्कार काही नाही झाले जेवण वगैरे सगळं आता आपण बोलायचं. आपला कुठला टॉपिक घ्यायचा हॅलो हॅलो हॅलो लग्नाच्या ह्याच्यावर विषयावर बोलायचं ना अरेंज मॅरेज कि हे मॅरेज
काय काय च तुम्हाला काय वाटतं कुठलं लग्न चांगले अरेंज
मला तर वाटतं अरेंज मॅरेज चांगलं कारण आता बघा मी आ जस्ट आले मी जरा बाहेर मी आत्ता बाहेर गेलेले. अरेंज मॅरेज मध्ये एक होतं की जर काय झालं आपल्याला काय प्रॉब्लेम आला तर जी मोठी माणसं आपल्याला ठरवतात लग्न तर ती लोक कशी मध्यस्थी करतात. आणि काहीतरी आपल्याला सेट करून देतात आणि जर का लव्ह मॅरेज केलं तर आपलं आपल्यालाच करायला लागत. एक किस्सा बघा जस्टी आता बाहेर गेलेले मी ट्रेन मध्ये आले माझ्यासोबत एक मुलगी होती आणि तिने केरळाला ती लग्न केलं आणि ती चार वर्षाची झा झालेली तिकडंच गेले. चार वर्षातच तिच्या आईवडिलांकडे येत होतील. ख्रिश्चन होता मुलगा त्यानी तिला तिव धर्म वगैरे बदलायला लावला लग्न वगैरे केलं आणि तिच्याशी काय व्यवस्थित वागतच नसत म्हणजे मुलाची काही कामाई नाही आईवडील व्यवस्थित वागत नव्हतं तिकडे काही काम शेवाटी तिनि चार वर्ष वर्षांनी तिच्या वडिलांना परवा रडत फोन केला की मला घरी यायचंय परत म्हणून तिचे वडील बोलले ठीक आहे तू ये घरी परत ये पण आता त्याला सोडूनच ये डायरेक्ट काय करायचं ते आम्ही करू मग आता. हा पण तुझ्याशी जर असं तू आणि खूप सुंदर मुलगी दिसायला आहे. अ छान म्हणजे स्वभावला पण छान होती मला तु जर एवढं वाईट वाटलं. मग मी पण तिला समजावले की आता आणि त्याचा आणि त्यांनी ना तिला ट्रेन मध्ये बसवलं आणि एकटिलाच पाठवून दिली. बिचारी हम मग आणि मला सांगितलं की हिला बघा म्हणजे आता त्यांनी सांगितलं की मी तुला ज डिवोर्स देतस. सहा महिन्याने दिवस होईल मग तू परत आता तुझा तिकड धर्म बदल आणि परत मग तुझ काही लग्न
अरे अरे! म्हणजे तुम्हाला एक सांगू का हे असताना प्रेम म्हणजे आपल्या स्वतःचे आयडेंटिटी बदलून हे करून ते प्रेम नसत. आणि त्याला काही लाईट नसतं हा.
आता म्हटलं माझं पण लव्ह मॅरेज झालेलं आहे पण ही कुठली पद्धत म्हटलं कि त्यांनी जर तुझी जबाबदारी नाकारते त्याच्या घरच्यांनी तिला साधं मंगळसूत्र नाही बनवलं चार वर्षात तर तिला असं गोठ एक साडी लग्नाची ती म्हणते घेतली नाही ती साडी पण लग्नाला तिच्या आईची जुनी दिली त्याच्या म्हणजे एवढं सांगत होती ना ती मुलगी तर मला म्हणे वाईट पण खूप वाटत तिने काय केलं आता ती त्या च्या सोबत गेली ना डायरेक्ट तिकडे केरळला गेली तर मग आता घरी परत कशी येणार ना ती मग ती तिथेच राहली हा मग त्यांनी काही ते तिला कास्ट धर्म वगैरे बदलायला लावलं सगळं काही केलं तिन बिचारारीनी सगळं केलं आणि चार वर्ष त्याच्याजवळ होती. आणि मग त्याचा बाप वाटतं खूप दारू पिऊन वगैरे शिवाय देतो घरी भांडणं करतो मग ती म्हणते ते मला नाही राहायचं नाही-नाही तेवढं नशीब नाही होऊन दिलं आणि हिच्या आईचे बहिणीचे फोन चालू इकडून मुंबईचे आहे ती आईचे बहिणीचे कोणी यायचे. पण तिने चार वर्षातून पहिल्यांदाच चार दिवसापूर्वी वडिलांना फोन केला. मला बाबा मला पप्पा मला घरी यायचंय तर ते पप्प न अशी म्हणजे सांग हो म्हटले तिचेे वडील म्हटले की की आता तू येशील ना ती पण तर पूर्ण त्याला आणि तिच्या वडिलांनी एवढं सांगितलं की त्याचं काहीच आणू नकोत. एक वस्तू पण आणू नको कपडे पण नको आणू तू ये तुला आम्ही सेट करून देतो तुला पाहिज लग्न दुसरीकडे करून कामाचं का असल ते आम्ही बघू आत मग मी पण तिला समजवलं की म्हणते चार वर्ष त्याच्या जवळ राहाले माझ्या आ करील मी म्हटलं आता तू हा विषय सोड कारण तो आता आला उद्या एख मूल झाला पुन्हा तू केरळला गेली तर परत तुला हा गोल्ड चान्स मिळणार नाही.
नाही-नाही नाही गोल्ड चान्स, आयुष्य एकदाच चान्स देतो बरोबर आहे.
हा तुला आत्ता मिळालेय तर तुझा आई वडिलांकडे आणि म्हटलं सांग त्यांना वडलाणा आता जे तुला विसरायला त्याला वेळ जाईल सहा महिने जाऊ वर्ष जाऊ सुंदर होती पोरगी तुझं काही वय गेले नाही आपल्याकडच्या आता मेंटॅलिटी अशी झाली ना मॅडम मी आता बरचशी बघते अगदी दहा बारा वर्षाच्या आई सोबत पण मुलं लग्न करतात, एको सोडलेली टाक म्हणजे असं काही हे राहिलेल नाही कि तिचं लग्न झालेलं आहे का असं पण प्रकार चाललेलं
तुमला माहिती का? म्हणजे ही जे आपला दृष्टिकोन तो हिंसक वगैरे होत चालला आहे माझ एक म्हनंन मुली एवढ्या एज्यु आहे ना तुम्ही करा लव मॅरेज करा पण मुलाचं बॅक
हॅलो?
हॅलो?
हा बोला हम्म.
अरेंज मॅरिज म्हणजे विश्वासातलं असतं बरोबर ना?
हॅलो?
हा बोला मध मध्येच ब्रेक होत नाही-नाही काय आहे बरोबर आहे अरेज ब म्हणजे कसं मोठी माणसं आता हेच जर तिनी आईवडिलांना घेऊन केलं असतं तर काहीतरी त्यांनी लाजेनी काहीतरी तिला निदान एखाद मंगळसूत्र केलं असतं काय काही ते म्हणजे ति असं बोलणार कोण नाही ना तर तिला काहीच नाही त्या लोकांनी साधी साडी नाही तिने मला दाखवला फोटो त्याच्या आईची जुनी साडी होती व्हाईट साडी ती साडी दिली आणि ब्लाउज तिथला शिव म्हण मी तुला नंतर घेईन आणि एवढी पण काय गरीब नाहीये त्यांचं घर वगैरे थ्री बीएचके त्याच सगळं दाखवलं ति मला फोटो वगैरे अं तर मग आणि अशा मुली फसतात तुला आपल्या इथल्या मेंटॅलिटी आहे मुलांची पण तुला चांगला मिळू शकल दिसायला चांगलियेस मुलबाळ नाही तर तुला चांगला मिळेल फक्त तुला त्याला विसरायला लागेल थोडे दिवस दे तू वडिलांकडून घे, आणि नंतर मग तुझा तू निर्णय घे म्हटलं हे असं नकोस
आणि आणि अरेंज मॅरेज मध्ये एक दडपण पण असतं ना मॅडम
मग मी तेच बोलते एक भीती असत आणि कसं असत चार लोक मिळून जे निर्णय घेतात थोडस काही प्रॉब्लेम आला काय तर लगेच बैठक बसते. म्हणजे त्यांना एक प्रकारची भीती असत तसं लव्ह मॅरेज मध्ये कसं आपलं आप आपल्याला ना फेस करायला लागतं पूर्ण दुसरं कोण येत
आणि इथे आई वडील म्हणा किंवा काही म्हणा म्हणजे प्रश्न विचारणारे असतात ना आपल्या मुलीला जर काही कमी-जास्त झालं तर ते म्हणजे असत. मेन म्हणजे मुलाच्या घरच्यांना पण नसतं की नाही अरे हिच्या मागे कोणी आहे
मग त्याला तेच झालं ना त्याच्या आईने पण चांगला फायदा घेतला. काही तिला केलं नाही काय नाही म्हणजे आणि त्याची आई सारखी तिला सांगायची कि तू जा इथून कशाला राहते डिओस घे-डीओस घे आणि ही बिचारी आले नाही, त्याला टिफिन नाही काय तिथं त्यांनी सोडलं आणि गेलं ट्रेनमधून दोन दिवस लागतात काल ती बसली आज आम्ही पोहोचलो
भरपूर ठवणार नाही हो
खरंच बोलतो आणि मग मी सगळं बघितलं ना टेन्शनच आलं. म्हटलं काय बघा मुलींना म्हणजे तसं आणि आता तर असं चाललेलं आहे काळ पण असं आहे की पंधरा सतरा वर्ष च्या मुली म्हणजे हेच वय असतं ते फसतात, त्यांच्यासाठी थोडस वगैरे काहीतरी आपण अरेंज करून म्हणजे आता मी पण थोडी काही ट्रस्टची वगैरे कामं करते. नाही बघत हा आता थोडस बघून घेतला पाहिजे निर्णय नाही तर खूप कठीण आहे.
मग आपण मुलांना हे शिक्षण का देतो? त्यांच सिक्स सेन्स चांगलं व्हायला, त्यांच डिसिजन पॉवर चांगला व्हायला. आणि आजकालच्या मुलं काय करतात नाही नाही नाही मुलं काय करतात आणि आईवडिलांची पण मे बी चुकी असते ना की, तुम्ही म्हणजे मुलांना लहानपणापासून हे करा ना ठीक आहे तुझा जर निर्णय चुकीचा असेल पण आम्हाला सांग ना तू
आत्ता काय झालय बग शिक्षण वाढले शिक्षण त्या त्यामुळे हल्ली काय होतं आपण दहावी बारा नंतर मुलांना बाहेरच पाठवतो. पहिलं कसं पाठवत नव्हतो. - पण घराजवळ ठेवत होतो, आणि मग त्या मुली मॅच्युअर झाल्यावर थोडस वयात यायला लागलेला अस तात टीनेजच्या चौदा पंधरा वर्षाच्या वय आणि बाहेरच जग त्यांना लगेच अट्रॅक्ट करत. आणि हे जास्त फसल्या जातात मुली म्हणजे आपल्याला कसं वाटतं आप आपण मुलींच्या भवी- फ्युचर साठी पाठवतो. दहावी झाली बारावी झाली इंजिनियरला जा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपण पाठवतो आणि तिेथेच फसतात. पण त्यांना, नाही मॅडम पण कस असत ते आता बघा आपलं वातावरण घरातलं वेगळं असतो तिथं फुल फ्रीडम असता. सगळ्याच मुली का घरातून आणि अशा नाहीत. फ्रीडमच्या येतात मुली ना काही मुलींच वेगळं असतं मग ते त्यांच तस बघितलं कि मग तशा पद्धतीने न करतात.
आई-वडिलांनी ना तुला जे करायचं
हॅलो
माझं हे म्हणण होत.
नाही बरोबर आहे पण तुम्ही मी मी तर म्हणजे आता मी पण थोडं सोशल वर्क वगैरे करते म्हणजे मीी मुले बघतो ना आईवडल्याच जरी कि किती चांगल्या कारणले असतात किती चांगलं तुम्ही संस् द्या पण जे वय असतना बाहेर पडण्याच ते ते वेय असतं आणि त्यावेेळेचे मग आई वडिलांचे संस्कार असतात ना फुकट जातात आता बघा ना तुम्ही युट्यूबच्या वगैरेता काही घटना बघता कि स्वतःच्या वडिलांना मारतात मुली आईला मारतात म्हणजे काय आहे त्यांच्या काडे संस्कारा म्हणजे त्यांना तेवढं पण त्यांच्या पुढं त्यांच्या प्रेमाप पुढे आणि आई वडलांचं काही दिसत नाही
ये
बोला
जयस नाही दया म्हणण्यापेक्षा इन द सेन्स तुम्ही चार
त्या मुलीबद्दल मला खूप दया पण आली पण तिचं डिसिजन पण मला आवडलं आणि मी पण मग अजून थोडी समजवले तर तिने ती म्हणाली की मी त्याच ऐकून गेलं तू साठी चार पाच वर्ष खर्च घातली हा हॅलो
हॅलो
हम्म
तुम सावच पटतोय का
हा माधीच ब्रेक होते हो आवाज ते पावसामुळे थोडा रेंज प्रॉब्लेम येतो आ सगळीकडेच पाऊस आहे ना त्याच्याग ठीक आहे टॉपिक तर आपला चांगला होता म्हणजे अजून त्याच्यावर आपण म्हणजे आता मला वाटतं तुम्ही पण खूप बोलू शकता मी पण खूप बोलू शकते हॅलो टॉपिक तर म्हटलं आपला चांगला होता कि ज्यामध्ये तुम्ही तुम्ही पण आता खूप बोलू शकतो आणि मी पण खूप बोलू शकते अ ह्या विषयावर अस क खूप किती बोलल तरी ते कमीच पडेल् फक्त आपला वेळ हा विषयच असा आहे हा चालेल चालेल न थँक्यू मॅडम हा हो हो नाशिफ नाशिफ तुमच्यामुळे हा छान वाटलं ओके थँक्यू बा बाय बाय